आवाज कट झाला हॅलो.
हॅलो.
हा आता यालाला.
हा हा.
कायगरला.
काय नाही बघ बस तू काय करायला आहेस..
हम्म का सु्टया.
नाही सकाळी असते..
हम्म. काय चालल्याल?.
काय नाही बघ काय दवाखान्यात जाणार होतास न्हव आज.
होय जावून आलो की आता मगाशीच आलोय..
हा हा काय म्हणलेत डॉक्टर?.
काय नाही जरा असशी थोडी टाकं काढल्यात थोडी काढायच आहेत.. म आणि पाच दिवसाांनी बोलवलेत गोळ्या तीन दिव
हा हा किती टाक पडल्यात?
एवढी टाक पडल्यात
होय.
अगं बाई
बोलवलेत अजून पाच दिवसान आता काय करत्यात बघायच तव्हा
हा हा जखम जरा वाळला की नाही
वाळलीया की
हा हा.
आता कमी होती थोड्या दिवसात
हा हा कस काय विशेष नाही बग हाय हे रोजचंच की
हम्म ह चहा तेन झाला आता पाहुन आलतीत आणि परत ते मावशी आणि मावशीची मुलगी आलती.
हा हा हा मावशी कुठली ती सांगतीची
नाय ग य टाक हीची
हा हा हा परवा पण येऊन गेलीत न्हव.
अ वैय सारखं चालूच हाय.
हा हा ह ती मुलगी सोबत आली आसल आणि
हम्म.
हा हा येवू देत घे आता येणारच की
हम्म किती जरी सांगितलं तरी येत्यात नुसत सतरा जण
भी केत्या बरं नाही म्हणल्यावर, येणार की कधी येऊग कोनी येतय आप आपल्या घरला काय तर असं कारणा निमित्तच की
हम्म.
सिस्टर मामी पण म्हणाल ती ऑपरेशन, झालय सांगितला नाही सा मला.
हम्म सकाळी आलती सिस्टम वाल
मंग म्हणालते की गल्लीतलं सांगितलीत कोण तुम्ही का मला सांगितलं. म्हंटला नाही सा मी म्हणल आता चार, पाच दिवस झाल ऑपरेशन करून.
हम्म.
दवाखान्यात होता म्हणलं तो. आता आलाय म्हणलं आणलय.
हम्म.
मग मला कोण सांगणार तुमच्या शिवाय. येताय सा रोज सांगशिला काय नाही? मी म्हणलं मला ते गल्लीतले सांगितले मग म्हणले जाऊन आलो. तिकडं दवाखान्यात जायचं झालं नसत, तर फोन करून तर विचारलो असतो.
हम्म.
हा हा म्हनलं.
आता माईक घेऊन मी फिरायला राहिली आता.
हम्म.
जाऊन आलेय म्हणलेत हा हा म्हंटलं.
ह खणे सलेय बुआ एक गवा
ते कुठे गेलाय?
कामला गेला.
गेलाय वय.
हम्म.
मामा सुट्टी असील की आज?
वए ना
दवाखाना झालेला काय?
अव्या.
तुझ्या सोबत?
हम्म आता कुठे गेल्यात फिराला.
तसं येईल तसा.
फोर वीलर ना,
हाम्म.
हम्म यात्रा येती.
मित्र आलेला व्य.
हम्म.
हा ल हा.
त्यामुळे त्या ताश
ल हा हा.
म आनिकाय विशेष आं?
विशेष काय नाही बघ.
हम् कुठे काय टेपला पेपला काही लत आहे नाही
ट्रिपला काय नाही आता काय काम सुरु झाले सुट्टे असले की कसं जायला ते काम सुरू असल्यावर काय जायचं
हम् हा मग मे महिन्याच्या सुट्टीत गेल नाही
नाही या वर्षी काय गेलो नाही गेल्या वर्षी गेल तर तेवढंच या वर्षी काय झालंच नाही
हा
हम्म त्यामु ती तिरुपतीला गेलती सरी
हम बर
ह त्यांचाच खर्चा डबल डबल खर्चा व्हायला नकोय
मे
बघायचं आता थोडच्या वेळी जायचं दिवाची सुट्टीत नाही जातात प्लॅन कराला आम्ही सगळेजण कुठेतरी जायचे म्हणून
हम्म
ठरवले आता बघूया ते आम्हालाच कधी आणायचं होते
हम् नसता मोठं बोलून चालत नाही ते बा
तेच की बघया दय ते कुठं तर ठरवलं ई तुझ्याही
आता आमचे पोरं पण जायचं म्हणाले दिवाळीत फिरायला
हा हा हा
गर जायजं म्हणालं
हा हा हा हा
हगबग यावत कायरय
होय जा की पोरं पोरं
हम्म पण तिकडे गेल्यावर पैसा ढिकच
होय मुलांना कसं तुम्हाला मुलं मुलं जातय ते तसं मुलीना मुली मुली घरातली लांब लांब सोडत नाहीत जवळ कुठ तर पाठवले तर पाठवतात नाहीतर काय घरच्यांसोबतच
ह् जायचं मग घरच्यांसोबत
घरची येत नाहीत
हम् मग आम्हाला सोडा म्हणायचं
मग मैत्रिणी मैत्रिणी आम्ही गेलेलो एकदा वॉटर पार्क ला तेव्हा पण लई मजा आलती दिवसभर गेलेलो
हम्म
म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि आमच्या एक मॅडम होत्या त्या पण अशा एज ने जास्त नाहीत मैत्रिणी सारख्याच राहायच्या त्यामुळे त्यांनीच काढलेलीत आम्ही गेलेलो त्यांच्यासोबत सगळे
हम्म
मज्जा आलती तेवढीच एक दिवस
हम कुठल्या मॅडम होती
मॅडम आम्हाला कॉलेजला होत्या शिकवायला
हम्म
त्या होत्या
झााले
आणि आठ नऊजण आठ जण आम्ही होतो मैत्रिणी मॅडम एक नवजण होतो गाडी केलेली गेलेेले होय तवेरा
ह्मम तवेरा भारी गाडी होती
होय काय तेवढ्या आठ नऊ जणांना बसायला बास होत्या
हम्म बास होत्या
होय आणि मज्जा आलेली भरपूर
वॉटर पार्क ला किती तिकीट होतं
आम्ही गेलतो तेव्हा साडेसहाशे काय सहाशे होतं
किती ते किती
सकाळी नऊ काय साडे नऊ काय दहा ते संध्याकाळी पाच काय सहा टायमिंग होतं त्यांचं तरी पण आम्ही साडे सहा सात पर्यंत थांबलेलो त्यांनी काहीच म्हटले नाही जावा वगैरे असं आपल्या इच्छेनुसार
हम्म आणि तिथं
जेवण होय जेवण होतं की अनलिमिटेड जेवण होतं चपाती पनीरची भाजी वगैरे आणि हे होतं वांग्याची भाजी पण होती छान होत फ्रूटखंड जेवण छान होत आणि सकाळी नाश्त्याला पण हॅलो
हा
सकाळी नाश्त्याला पण हे होतं दहीधपाट चटणी ते परत पोहे पण होतीत नाश्ता पण छान होता अनलिमिटेड नाश्ता
बर बर आहे आहे की परवडते की
आणि संध्याकाळी येताना चहा बिस्किट आपल्यावर होतं ते चहा बिस्किट किंवा आईस्क्रीम दोन्ही पैकी एक आपण घ्यायचं
हम्म हम्म हम्म
पाण्यात तर आम्ही किती वेळ खेळलेलो चांगलं दीडच तन टायमिंग होता आम्ही दोन पर्यंत पाहण्यातच जेवायचं पूर्ण जेव जेवन सगळ्यांच संपत आल्यावर टायमिंग
कार्यक्रम ते काय होते का
कार आहे जेवन झाल्यावर काय तिथं सगळं फिरायला ते ना मस्त राईड्स आहेत ट्रॅक्टर रायडिंग परत कॅमल रायडिंग ट्रॅक्टर राइडला तर लई मज्जा आलेली असं बोटिंग हे सगळ्या राईड प्य तर झोपाळे पाळणे वगैरे आहेत त्यात खेळायचं
हा हा ते कुठलं वॉटर पार्क आहे
ते इकडं हाय हम्म मिरजकड आहे कुठ तर
हम्म हम्म
नाव काय आता मला आठव ना आता काय तर तिकीट वाढले वाटतं त्याचं साडेआठशे नऊशे काय तर झाले
हा ते मिनिमम तेवढा कााय स्वस्तात बसलीथ
होय ते वा ते कमी होतात तेव्हा जास्त काय एवढं हे पण नव्हतं आता जरा वाढवल्यात ना पाणी वगैरे पण केल्यात
हा हा
आणि काय काय जास्त ऍक्टिव्हटी केल्यात वॉटर ऍक्टिव्हटी पण जास्त केलात
हा हा हा
मग ते जास्त चांगलं झाले
मग एकदम चवनी आला पाहिजे नाही तिकडे
होय आता छान केले भरपूर आहेत वॉटर पार्क इकडं पण आणि कुठेतरी नवीन आहे जास्त आहेत भरपूर छान छान आहेत
हम्म
जलतारा वॉटर पार्क ते कुठलं तर आहेय ते पण छान होतं तिथ पण जेवण वगैरे छान आहे एक रेल आलेली मी बघितलेली त्यामुळे हो आता काय होऊन आता काय ऊन पडले आता कालपासन
हम्म
तेवढं ऊन पडले
फाऊन ग
खरं काय पाऊस पाहिजे पण थांबलाय चार पाच दिवसच पडला पाऊस कालपासून कडक होऊन गरम व्हायला लागले आता
ह चालतय तुम्हाला ज थोड्या वेळाने कॉल करतो
हा हा चालते
हा